हाम बोल ना.
म कंटिन्यू सुरू झालं ना?
हो नाही आता दुसरा कॉल चालू झाला.
नाही नाही माझ्या हेच्यात सात पॉईंट सहा सेकंद
असे कसे
हो येतोय.
नाही मला डायरेक्टली आला दुसर कॉल म्हणजे हा. मला न कॉल चालू झालेले टायमिंग पडत्या त्या.
हो का?
हम्म. काय चाललंय आहे मग आज काय जेवण बनवलेलं स्पेशल?
आज स्पेशल काहीच नाही आज गुरुवार असल्यामुळे माझ्या मिस्टरांचा उपवास असतो. तर मग माझ्या मुलीला पण खिचडी आवडते मग सगळ्यांसाठी खिचडीच बनवली.
हा ना.
काय आपलं मोड्याचं कालवण, भाकरी, भात. नॉर्मलीच, गुरुवार असल्यामुळं काय पेशल करतापण येत नाही ना. संध्याकाळणं करायचं मग काहीतरी, धपाटे वगैरे.
हो हो.
तुमच्याकडं मग काय फिरायला वगैरे ठिकाण कोणतं हाय का?
हो आहे ना त्र्यंबेश्वर आहे, नाशिक आहेत.
हम्म, काय आहे तिथं बघायसारखं?
त्र्यंबेश्वरला आपले निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर हाय. परत ज्योतिर्लिंग आहे एक त्र्यंबेश्वरला. परत बरंच काही अजून
हा, असे पर्यटन स्थळ वगैरे नसत्याल ना?
ती नाही नाही ना, पर्यटनच नाही. नाशिकलापण भरपूर आहे, सुवर्ण मंदिर आहे. परत तर आपले इथेपण एक कपालेश्वर ज्योतिर्लिंग हे आणि पंचवटी कपालेश्वर आपलं ओम नमशिवायचं मंदिर आहे. आणि नाशिकला पंचवटीमध्ये गेले, तर राम मंदिर. भरपूर काही हाय, हो नाशिकला पंचवटी म्हण
अ हे का, सांगली? कसलं?
नाही नाही नाही सांगली भरपूर लांब, इथं जवळ त्र्यंबेश्वर, नाशिक चांदवड, हे स्थळ येतं इकडे, हो. इथ जवळच चांदवड पण हाय. वो हाय, चांदवडला गेलं तर चंद्रेश्वर महाराजचं मंदिर ते तिथे एक नऊशे गणपतीचे परत चंद्रेश्वर मोठं हे डोंगर वगैरे चंद्रेश्वर वर वरती.
हम्म.
हम्म, धबधबे वगैरे बरेच काही आहे.
हा नं, तुम्ही गेला का नाही यंदा फिरायला?
भरपूर वेळेस.
हां न.
तुम्ही गेलेले?
नाही नाही यंदा नाही कुठंच गेलो फिरायला, तब्येत नव्हती ना बरी त्यामुळं.
हो हो हो.
आमच्याकडे पण नाही आओ. माझा स्वतःचा व्यवसाय हाय. अ बेबी शॉवरसाठी ज्वेलरी, लग्नातने हार, सप्तपदी वगैरे ते बनवून करते मी.
हो का, कुठून करता?
मी सातारमधून करते, असल तेच सांगत जावा.
हो हो हो, साताऱ्यामधून करता असं?
हा सातार मधून, म्हणजे ऑल इंडिया मध्ये, मी जाऊन वगैरे हे करते. जेम पुणेपर्यंत
फ्लावर ओरिजनल की
दोन्ही, ओरिजनल पण आणि डुप्लिकेट पण.
ओके ओके, मिस्टर काय करता?
मिस्टर जॉब करतात. कंपनी मध्ये, इथं सातरमध्येच.
हो का? प्रॉपर गाव तिकडचेच तुमचे.
हो हिकडचेच. सातारा भागातलेच पडतात आम्ही प्रॉपर.
हम्म. नाही मी नाशिकमधली आहे आता. फेमस काय साताऱ्याकडे तुमचं?
हम्म, कास फेमस आहे जास्त करून.
हो, हो.
फिरायसाठी ठिकाण म्हणलं तर कासं आहे.
आणि फळं वगैरे काय, फेमस काय?
अं जास्त करून फळ आंबाच.
अंबाच आहे का?
हम्म. तुमच्याकडं कोणतं आहे? हा इकडे जास्त करून आंबा विकतो ना.
इकडं फळांमध्ये द्राक्ष फेम हो. द्राक्ष फेमस असतात आणि फळे, भाजीपाला वगैरे कांदा लासलगावचा कांदा फेमस असतो.
हम्म, हम्म, हम्म.
हम्म.
तुमच्याकडं द्राक्षची शेती वगैरे होत असेल ना?
हो बरीच म्हणजे निफाड नाशिकमध्ये जो निफाड तालुका आहे ना, निफाड परत तिकडं सिन्नर ते दिंडो या भागामध्ये जवळपास म्हणजे जवळपास सगळ्याच लोकांकडे द्राक्ष बागा आहेत सगळ्यांकडेच.
हम्म, हम्म, हम्म.
चांदवड, येवला या भागांमध्ये थोडासा कमी म्हणजे थोडे कमी तिकडं पाण्याच्या अभावामुळे द्राक्षबाग वैगरे जास्त करत नाही. तिकडे कांदा वैगरे जास्त असतो. कांदा वगैरे जास्त असतो.
हम्म, हम्म. मग तुम्ही जाता का नाही, अ द्राक्ष वगैरे तोडायला वगैरे?
अं आमची नाही द्राक्षाची शेती तर आमची नाही आहे, पण माझ्या मामांची आहे काकांची आहे, तर जोपर्यंत शाळेत होतो मामाच्या इथं तर तेव्हा कंटिन्यू आम्ही द्राक्षच्या याच्यातच राहायचो. पण आता असं पाहूणे म्हणून साठी वगैरे. हो, हो, हो, हो म्हणजे नाही, नाही, नाही. जेव्हा ते झाडाला असताना खूप जास्त खराब होत नाही, पण पाणी वगैरे पाऊस, गारा जेव्हा त्यांना लागेल तेव्हा ते खराब होतात. पण असं डायरेक्टली नाही, तर औषधाची फवारणी खूप असती. म्हणजे रोज रोजच त्यांच्यावर औषध फवारावं लागता.
हा आणि झाड कसं येतं म्हणजे डाळींबचं झाड कसं असतात? तशा टाईपमध्ये झाड असतंय का ते?
अ म्हणजे तसंच लाव एकदा लावलं का, त्याच्यावर बरेच वर्ष आपण पीक घेऊ शकतो म्हणजे फक्त छाटणी वगैरे करायची असते म्हणजे पण आता आता आपल्याला बागाची बाग पकडायचा आहे, द्राक्ष पकडायची आहे. लावल्यानंतर दोन वर्षानंतर त्याला फळ येतात, तर मग पहिली छाटणी केली म्हणजे ती काहीतरी ऑक्टोबरमध्ये वगैरे असते ती छाटणी. ती छाटणी झाल्यानंतर आपल्याला काही लवकर पकडतात पाण्याच्या अभावानुसार. पाणी कसं पुरतं किंवा वातावरणामुळे आप आपल्याकडे कधी वातावरण येतो आपल्याकडे पाऊस कधी सुरू होतो किंवा आता बऱ्याच ठिकाणी डिसेंबर जानेवारीमध्ये पाऊस पडतो म लोकं काय करता हा लोकं काय कर त्या मंग थोडसा लेट पकडतात मग लेट छाडलं कि थोडे लेट द्राक्ष निघायला सुरुवात होते म द्राक्ष निघायला सुरुवात झाली एकदा छाटला का त्याची पेस्ट करावा लागती बागाची पेस्ट झाली का त्याला फुटवा फुटतो नंतर म त्याच्या जसे बारीक बारीक द्राक्ष येतात मो पहिली डिपिंग, दुसरी डिपिंग अशा चार डिपिंग कराव लागत एक औषध असतं. त्या औषधमध्ये ते द्राक्ष जे असतात ते बुडवावी लागतात असे चार डिपिंग राहतात. मंग त्याच्यावर बरेच लोकं पेपर लावतात.
झाडावरून काढल्यानंतर ते म केमिकल म्हणजे ते औषध तुम्ही बनवता त्यात ते वे हे करायला लागतं का?
नाही नाही नाही नाही. आता द्राक्ष आल्यानंतर जेव्हा कसं डाळिंब येतं छोटं डाळिंब असतं
हां
त्याला म्हणजे त्या द्राक्षला एकदम छोटसच असतं एकदम बारीक आपला पोतीतला मनी असतो ना याच्यापेक्षा बारीक अस तेव्हापासून त्याला डीप पिंग सुरु असतात म्हणजे त्या काहीतरी दीड दीड महिन्याच्या अंतराने असतात त्या डिफिंग. त्या डिपिंग करायचे असता. नंतर मग ते जेव्हा एकदम द्राक्ष तयार होतात मग त्याला बरेच लोकं पेपर वगैरे लावतात मग त्याची भरपूर काळजी राहती ती काळजी घेतात नंतर मग ते भर पुरेपूर तयार झाले का मग ते कापायला सुरुवात कर ते म योग्य व्यापारीच होता व्यापारी डायरेक्टली आपल्या घरी येतो द्राक्ष बघण्यासाठी मग तो तो स्वतः घेतो ते द्राक्ष मध्ये त्याचेच माणसं येतात फक्त आपल्याला छाटून म्हणजे कापून द्यायचे अस त्या द्राक्षे
हा ना.
म्हणजे एक क्विंटल, दोन क्विंटल असे खुडे चालतात त्यांचे. परत एकदा ते द्राक्ष तवे निघाली तर परत एकदा बागाची छाटणी करा लागती असं म्हणजे वर्षातून बागाचा द्राक्ष बागे दोनदा छाटले जातात.
हा न
असं असतं
अन बरी पडत असेल मग द्राक्षाची शेती वगैरे का तर एकदा म आणि तुम्ही असं म्हणजे पूर्ण अशी शेतीच करता की अ साईडला वगैरे झाडं लावता
नाही नाही नाही. असं नसतं करायची तर पुरेपूर शेती करावी लागते बागांची आपलं कसं तस्तं आता नारळाच सपोज नारळ लावायच साईडला एक दोन लावलं तर चालतं. तसं नाही त्याची खूप मेहनत करावी लागते.
हा ना म भरपूर म्हणजे कष्ट असेल ना तर द्राक्ष
अ बऱ्यापैकी टेंडर घेता बाहेरचे लोकं हो बाहेरचे लोकं येऊन टेंडर घेता ते. म्हणजे घरी नाही ज्यांच्याकडे माणसं आहे ज्यांच्याकडे मनुष्यबळ भरपूर आहेत ते करू शकता पण आता बरेच लोकं असे टेंडर्स येतात बाहेरचे लोक येतात को कोकणातून वगैरे लोकं आलेले असतात ते चार-पाच महिन्यासाठी ते टेंडर घेता त्यांना पण परवडतो ना आपल्याना पण परवडतो ते.
हा ना.
हो
तरी म्हणलं द्राक्ष शेती अवघड असणार ना का तर एवढं म्हणजे किती नाजूक द्राक्ष असतो ना तो आपण घरात जरी आणले तरी दोन दिवसाच्या वर तो खराबच होतो
नाही जवळपास आठ ते दहा दिवस आरामशीर टिकता फ्रीज म तर महिनाभर टिक किता द्राक्ष
हा फ्रीजमध्ये टिकतात पण असं उन्हाळा वगैरे भरपूर असेल ना तर खराब होतात.
नाही आठ दहा दिवस द्राक्ष व्यवस्थित आपण जर म्हणजे द्राक्ष जर व्यवस्थित असेल तर ह ते म्हणजे चिकटपणा वगैरे नसेल
नसतात बाजारात कसे आधी घेऊन ठेवलेले असतात आता आपल्याला काय माहितीय ना. कधी आणलंय का
हो हो ते आहे म्हणजे डायरेक्टली तोडलेली द्राक्ष आहेत ना तोडलेली द्राक्ष आठ ते दहा दिवस आरामशीर व्यवस्थित राहू शकतात ते फक्त चिकट वगैरे नकोयेत खराब वगैरे नकोय नाहीतर खराब वगैरे असेल तर
बघायला लागत असेल एक जरी खराब असेल तर सगळी पीटी खराब होत असेल ना
हो होतेच पेटी खराब होते भरपूर लांब ट्रान्सफॉरट होत ना द्राक्षांचं
हा ते शेती असल्यावर तुम्हाला म्हणजे बरं पडत असेल
हो..
नाही मला माहितच नव्हतं म्हणजे द्राक्षाच शेती कशी करतात वगैरे
नाही अशीच म्हणजे जरा मेहनतीचीच असते शेती द्राक्षाची
त्यांच ते किती ते नाजूक असतो ना द्राक्षक म्हणजे
हो
आणि मग काळ द्राक्ष वगैरे ते पण त्यात अलाउड होतात का
हो हो म्हणजे त्या प्रकार सोनाका, थॉम्सन गणेश असे वेगवेगळे आपले सोयाबीन वगैरे यांचे कसे प्रकार असतात तसे वेगवेगळे प्रकार त्यांचे मग काळीचे वेगळे सोनाका म्हटले तर लांबकुळे गणेश घोल थॉम्पसन थोडं जाड असे वेगवेगळे प्रकार असतात.
हम्म हम्म हम् चालतय मग करते मी परत बाय